हॅलो हा यायला लागलाय काय करायला जेवण तेन झालं
जेवण तेन जालंय सकाळीच मग आता पोरि शाळेत नालाताना काय तर खायला लागते ग मग ते जरा टोमॅटोच चिप्स कराय लागलोय हम्म
ते कसं करायलाय म्हणजे मला पण सांगा म्हणजे आमच्या पण पोर केला करून दिलं बरं
होय टोमॅटो घ्यायचा आ तर मी नाही म्हटलेस तरी त्याला एक पाच सहा टोमॅटो घेतले मोठ मोठ लाल आणि ते चिरून घेण्या ते मिक्सर लावले आणि मिक्सर लावून आपली पुूरणाची चाळणी असते बग त्या चाळण्यानं घासून म्हणजे घासून त्यातला गर खाली काढलंय आणि बिया बिया्या राहतातच टोमॅटोच्या आता मग ते वरती काढून ते बिया काय घेतल्या नाहीत ते बिया टाकून दिल्या आणि परातीत तथ सगळं घासून घेतला त्याचा घर पुूरण्यात आहे आपण पूरण कसं वाटत बर तस आणि त्याच्यामध्ये कणी अ त्या टोमॅटोच्या पिवरीमध्ये आपले सगळे मसाले म्हणजे कि लाल तिखट आणि मीठ हळद आणी जरासं चाट मसाला घालायचा गरम मसाला म्हणजे चव वाढवण्यासाठी हे सगळं घालायचं त्याच्यामध्ये आणि गव्हाचं पीठ घालायचं आणि गव्हाच्या पीठाच्या नििमत तांदळाच पीठ घालायचं आणि ते मोळून घ्यायचं चांगलं असं घट गोळा आपण कने कस टिंबतोय बघ तसं तिंबून घ्यायचं त्याला
हा हा
हा मीठ सगळं घालून कारण त्या पिठातच सगळं म्हणजे आपण त्या मी तिच्या मराठ्याला कसं करतय बघ सगळं त्यातच घालून मळतोय तसं मळायचं हा आणि मळून झालं क नाही
काय अस मऊसर म्हलं तर चालते
नॉर्मल मळ क लई पण घट्ट मळ नकोसं नाही ल पण पातळ म्हणजे लय पण आपण पोळालाव होत तच करायचं नाही तर राऊगच घट्ट म्हळून ठेवायचं आणि लगेच क नाही मग त्याची पोळी ला चपाती लाटायची आणि त्याला सगळ्याला काटा चमचाने तुही त्याला सगळ्याला अस डटडट करायच शिद्रडायचे जेणेकरून ते फुगूनय असं चपटा चपट राहावं आणि त्याच्या की त्रिकोने त्रिकोने काप करायचे
हा हा
व वरण चाट मसाला घालणे तर मग ते फेरी फेरी मसाला मिळते ते घालायचं नाही मिळालं तर बुक्का आणि चटणी घालून पोरांना खायला दिली तरी चालते उ बारच पॅक म कधी आण अस कधी ठेव अस काय माहिती त्यापा काय तर करून दिलीस तर चालते येव.
आणि कोणतं काय तेल वापरतात तेला मु.. तर आता सगळं प्रॉब्लेम आलंय त्यामु... घरात आपण करून दिलेलंच बरं पडते आता.
हो आणि जर पोर टी व्ही बघत बघत खातात ग असलं काय तर लागते. पोरांना टीव बघत खायला.. भडंग आणि हे असं काय तर करून ठेवलेस काी आवडी न खातात पोर.
होय होय चालते की मी पण करते ग तो पण आता बाजूच्या शाळेत.. तथून येतोय आणि टात खायलाच मागतोय. मी पण आता करून ठेवते घ्या.
हा चालतय करकिट.
हा हा आणि काय लागलं तू तुास फोन करते की.
हा हा चालते विचार क सांगते.
हा हा. झाले बघा जेवण झाले.
हम्म बरबर क चालेल.
हा हा बर बर हा.